तरं.
हा काय चालय आवाज येतोय?
हा, येतोय की, तु तुम्हाला येतोय माझा?
होय होय.
हो हो. चहा पाणी झालं का नाही?
हम्म, चहा नाय, नाश्ता केलता. आणि मग तेच उपीट केलंथ, शेवायचं थोडं
हो
भाकरी हम्म त्याला काय आपल्याऽ पांढऱ्या शेवाळ्या असत्या त्या. भाजून घ्यायच्या तेल टाकून चरचरीत.
हो.
हम्म. भाजल्यानंतर काढूंन घ्यायचं ते आणि. कडई मध्ये, बारीक. पहिला कांदा, एक ओली मिरची‌ कडीपत्ता, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हळदी हे साहित्य लागतय.
हो.
आणि नंतर मग फोडणी टाकायची पयला मोहरी टाकायची, मोहरी तड तडल्यावर, जिरं टाकायचं
हॅलो?
त्यानंतर मग कांदा मिर्ची भाजून घ्यायची, मिर्ची आणि कडीपत्ता नंतर मगं कांदा घालायचा आणि थोडं शेंगदानं घालायचं तेलातच. आणि ते भाजून घ्यायचं, जरा लाल होपर्यंत नंतर मग हळद टाकायचं आणि पाणी ओतायच त्यात, नंतर चवीनुसार मीठ घालायचं.
हं?
चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर पाण्याला उकळी आली की, शेवाया शिजाय घालायच्या, लय पण हा लय पण पाणी ठेवायचं नाही कारण जास्त पाणी ठेवलं की, ते असं चिकन म्हणजे गिचकूळ होते हा. सुटया सुट्या होत नाहीत, मग पाणी थोडंच ठेवायचं.
हो हो. आम्ही त्यात मॅगी मसाला घालतोय.
हा हा म्हणजे मॅगी मसाला ते सुट्ट्या पुड्या येत्यात ते आणताय काय?
हो, ते दहा रुपयाला का पाच रुपयाला भेटतय तेेच, हा.
हं हं.
ते त्या ते ना फोडणीत मिक्स करायचं.
हा चांगलं होतय?
हो होय एकदा करूंन बघा कि.
होय होय.
हो.
आणि पावभाजीची रेसिपी सांगू का?
हा सांगा की
अ पावभाजी साठी आपल्याला दोन ढबू मिर्ची. अर्धा फ्लावरचा गड्डा चार बटाटे एक वाटी. हिरव्ये वटाने
हो.
अ दोन तीन टोमॅटो लागतात तेवढं साहित्य. कोथिंबीर आल लसूण पेस्ट बटर हे लागते. आणि ते कसं करायचं?
हो रुपय.
बटाटा त्यांची साल काढूंन बटाटा फ्लावर. ढबू मिर्ची एक ढबू मिर्ची आणि एक टोमॅटो
हम्म.
आणि वटाणा असं पाण्यात शिजत घालायचं. कुकरमध्ये. गिर, असं एक दोन शिट्ट्या काढल्या, कि शिजतय गिर्
होन.
आणि नंतर ते काढून गार कराय ठेवायचं.
हा.
आणि अ कांदे कांदे भरपूर खूडून घ्यायचे एक चार पाच मोठे मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे एक टोमॅटो तो चिरायचा. आणि एक ढबू मिरची. आलू लसूण पेस्ट करायची. आणि जे आता शिजवून घेतलेलं असतय. बटाटे, फ्लावर आपण ते बारीक करून घ्यायच स्मॅश करून घ्यायचं.
मॅश हा कशातं करताय ते
ते स्मॅशर नाही आमच्यात आम्ही मिक्सरमध्ये करतोय बारीक
ते मिक्सरमंध्ये लयंस बारीक होतें.
नाही आपल्याला पाहिजे तसं करायचं खरं बारीक झालेलं चांगलंच आहे ना, सेम सेम तिथंच येतय.
हां मग
आणि नंतर मग कांदा पहिला, बटर टाकायचं, बटर असलं तर नाहीतर तूप टाकायचं. ऋ पहिला आणि त्यात आले लसूण पेस्ट पहिला टाकायची.
हो.
आणि नंतर मग बाकीचा सगळा कांदा घालायचा, कांदा भाज. खरा भाजला कि मगं त्यांत टोमॅटो आणि ढवीू मिर्ची टांकायची. आणि पूर्ण असं तेल सुटेपर्यंत लाल होईस परेत ते भाजायचं. आणि नंतर मग त्यात. आपलं पावभाजी मसाला आणि अऽ हे आपलं चार मिनार. लाल तिखट, ते घालायचं घरची थोडी चटणी घालायची मीठ. हे घालायचं आणि स्मॅश केलेलं ते त्यांत घालायचं.
हां.
सगळं आणि एकजीव करून हलवायचं. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट पण करायचं नाही असं. रब रबीत करायचं हा म मिडियम.
हो.
आपल्याला पावाबरोबर खायला याला पाहिजे.
हा, हा.
म्हणजे लाईक. दोन उकळ्या काढायच्या त्याला
हा. हम्.
आणि त्यानंतर मग ते वरण कोथिंबीर टाकून ते झाकून ठेवायचं.
हा.
आणि पावभजा घेताना खाली तूप किंवा बटर घालायचं काही नसेल तर आपलं तेल पण चालते.
हो.
ते घालून भाजायचं ते घाल. ते घालायचं तव्यावर नंतर पाव पाव भाजायचे पाव भाजताना वरण त्यात. आपला मसाला पण टाकत तरी पावभजी मसाला चालतोय.
चालतोय हो.
हम्म.
नाहीतर ती भाजी जरी गाठली ना वरण तरी
तरी चालत्या हा आणि थोडी कोथिंबीर घालायची.
हो हो तुम्हाला राजस्थानी लसूण ची चटणी सांगू का कश करायची रेसिपी
सांगा की
हो राजस्थानी अ हे त्या चिटणीसाठी ना एक दोन गड्डा लसूण घ्यायचं.
हां.
परत ना दोन पिकल्या मिरच्या घ्यायच्या त्या उकलत्या पाण्यात ठेवायच्या. मुठ बेडगी मिरच आणि मग त्या बी जर ठेवल्या ना रात्रभर ठेवायचं. आणि ते परत ना. त्याला तोपर्यंत इकडं हिरवी मिरची हल्ल.
हां.
पर ह जरम होरी हेस. जराा जराा किचून घचे. करायच तर आणि परत ना गरम करून झालं की त्यात ते मिरची असत ना भिजलेली.
मग ती मिरची आणि ते सगळं मिळून अ पाट्यावर टेकून घ्यायचं नाहीतर मिक्सरला लावायचं. ह.
बरं.
आणि परत मग त्याला जिरम मोी पर ह ह. हयू हयूची खूर् नि घालायची.
तला का?
हो चला कडी पत्ता आणिजितक तेल जास्त तितकीि देऊ शक नाही. ठीक आहे हो असा येत.
हा हा मग ते कशा सोबत खायचे.
ते कशा सोबत प चपाती सोबत परत ना. आपला आलू पराठा असतील ना.
हा.
बर.
हा, हा.
आणि काय मग.
काही नाही बाबा.
ते, अ हे आलू पराठा कसा करता ओ.
आलू पराठा नाही. बनवायत नाही आम्हाला.
हो, हो, दुसरी कुठली हा दुसरी कुठली रे. सती.
कसं बनवता आलू पराठा?
आलू पराठेला अ चपाती मैदा. आपलं घवाच पिट मैदा. मिक्स करायचं, तेची चपाती करायची. आणि बटाट्याची भाजी ला? जिर, मोहरी, मॅगी मसाला. चाट मसाला, बडीसोप मिरच. लसूण आल. सगळं बारीक करून तिची फुडणी टाकायची बटाट्याला.
आणि फोडणी टाकून तिथ. सारून भरायचं चपातीला चपाती भजाय ची.
लाटायचे, मग ते तुपाान भाजायचं का तेलान भाजायचं.
पण तूपाण भाजतोय.
हा हा.
हॅलो. हॅलो.
हा बोला की.
आम्ही तुपात बसते.
हा, हा चांगलं लागत असल नि.
हो.
हम.
बोल. पाऊस आहे काय तिकडं.
होय पाऊस चालू हाय तिकडं.
तिकड आत्ता मगाशी दहा रुपये उघडलेला आणि परत ना आता.
म इकड होय ईकड पण तस चालू झालं.
हॅलो.
सोळा तारखे पासून आहे म्हणून सांगितल होतो पाऊस. हम्म सोळा तारखेपर्यंत पूर्ण पाऊस आहे म्हणून सांगितला होता.
पाऊस आहे म्हणून सांगितले ही मग आज सतरा आहे.
होय, काल चालू झाला, काल जरा वातावरण होतच की पावसाचं.
हो तरी काल इकडे आलती सर.
चालतीय हम्म हम्म.
त्याच्यावर परत ना काय नाही आली. दोन, पाच. काय पाहिजे. घे की पुढे पुढे हॅलो. हॅलो.
हा बोला.
हाय की हम्म. तुम्ही फिरायला गेल का नाही कुठं?
फिरायला ह्या सुट्टीत काय नाही गेलो. तुम्ही?
विस आम्ही नाही ओ गेलो
हा हा.
फिरायला जात नाही वरचे वर आठवड्यांतून दोन आठव आठवड्यात न दोन आठवड्यात न अह देवाला जातोय इथ दर गुरु म्हणजे गुरुवारी नरसोबाच्या वाडीला जातोय हा नरसोबाच्या वाडीला जाता, हो.